हा. आरव पप्पा, पप्पांनी ते घेऊन गेल्यात ओ.
होय.
हम्म. द दुध आणाय गेल्यात वरच्या घरला, वताहतींच्य
काला अंधायचं काय झालतं, तुम्ही ते कुंबज नाही ना. मम्मी सांगालती आण्यच काय तर झालतं पत रुस रुस तू का. निकी वहीनी नको.
नाही नाही, ह तर कायम होतेस सोडा. हे आयचं पण जरा चुकतंय सोडा.
आई समजून घेत नाही आण्णसनी..
होय. अण्णांचा कसं म्हणणं असतंय, कोणतर कोणतर कायतर म्हटलं का नाही
हा.
अ हे करायचं ओ
हा.
म्हणजे कोणतर काय तर म्हंटलं क नाही
हा.
अ म्हणजे कोणतरी काय तरी म्हणते आता, कोणतरी आता ओमकारला जरा कावलीत तुम्हाला मामांचा स्वभाव माहितच आहे.
हो आबा पप्पा काय म्हणतात का अण्णास नी ते सारखं
नव्हं आईला जर म्हटली तरी पण अण्णा शिवाय देत होतो आईला. म्हणून ते अ हे आई अण्णाचा लागतंय. आई कायतर मग काय तर सांगयला लागलं की, अण्णा म्हणतेत गप बसायचं काय बोलायचं नाही. आरव आला बघा.
आं
आरव आला परवा आई तसंच रुसून हा परवा आई तसच रुसून बसलेली हो.
हा. हां.
आणि आरो म्हणतोय का रडायल्यास तु?
हा.
काय झाली तुला?
काय झालं तुला म्हणतोय.
पिल्लू म्हणालता.
माझं सोना माझं पिल्लू म्हणतोय वेय.
हा जेव चल तू तुला काय झालंय?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
. जा जाणार बोलणार आहे हां. आत्या संग बोलतोयस उम्म आत्या संग बोलणार? आं . आत्तूच आहे उ त्योव फोटो भरला नाय का वेगळा.
आ हा.
हॅलो म्हणजे कोणाचा फोन आहे म्हणून विचारायला.
हिने हॅलो. हॅलो. हॅलो.